हॅलो
हॅलो बोला ताई हा बोला ना आवाज नाही येऊ रहीला काय.
काही कायबर यायला आवाजच नाही येऊ रायला काहीच
याच्याच मोबाईल मध्ये काही ना काही हे झाला घोटाळा हॅलो
ेत ते बर मगाशी कसच झालं. काहीच आवाज नाही म चाललाशेल की पण एकचा आवाज
हॅलो
आता काही सेकंड नाही झाले ना आता मग अ तरी पाच मिनिट बोललं गेलं. आता काहीच बोला दिसत प चाल आहे ना मग ते रेकॉर्डिंग बंद नाही करतायत ना.
हॅलो हा बोला ना तई
हॅलो
अरे तुमचा आवाज येऊन नाही राहियला मला तुम्हाला येऊन नाही राहियला मला आवाज
शीतल आवाज येत आहे ना.
नाही आ हो येऊ राहिला.
तो तुमचा आवाज न येतय.
अरे ईऊ राहिला ना.
ब्ल्यूटूथचं बंद नाही करता येऊ राहील तूला.
हॅलो!
हॅलो!
हां बोला ना ताई हॅलो
येते का आवाज
हो ईऊ राहिला ईऊ राहिला आवाज
हा मग काहीच आवाज नव्हता शेवटी ते कॉडचं बंद केलं.
हा ते कर तुमची इकूनच काही ना काही अशन तिच्या
नाही ते कॉड च्या याच्यातूनच बंद झालं होतं.
हा मग मण त म्हटलं आवाज मला पूर्ण येऊ राहिला तुमचा.
हा ना ते कटच्या याच कट झालं होतं आणि याच्यावर साध्या याच्यावरच फोनवर सुरु होत
हा बरोबर आहे मग. काही नाही ब आ आता सध्याच बाई वर बसेल आहे मी
हाव काय
हा आ
हम्म अ स्वयपाक ऊशीरा आस्ती मुग काय टेनशन.
हा सकाळी लई धावपय होते ना लेकर शाळेत जातात तर
हा हो बरोबर आहे.
हा सकाळी सकाळी लई धावपळ धावपळ धावपळ होते यंदा तरी जरा सख रिलॅक्स बसल्या जाते.
कोण्या वर्गात आहे मुलं.
एका केजी वन केजी टू मध्ये एका हच्या फर्स्ट टेन मध्ये
हाव काय दोन मुलंच आहे हा ना बरोबर आहे.
हम्म मग ते तोच ला आकात पुरती सकाळी सकाळी पाहिले तर उलीउली जाते
हा पण त्यांचं सगळंच करायला लागते ना मग
हा सगळंच तर लागत आंघोळीले शि आली सु आली. म्हणजे तैले जबर ते एक हेेवर खेळडायेत त्याला ब हे आपलं ग क स्कूलबसा य ते.
हाव काय.
हा आणि लायन हा त्याला आटू लावेला.
हा सेंट पॉलमध्ये असशील ना.
हाव हाव.
हम्म हम्म बरोबर आहे.
त्याला स् लालाय म्हद वेळेवर द्यायला लागते ना करून
हा आठ वाजता शाळेत जाल लागत ने
हा तरी मग ते उठ लेकराच्या जीवार य ते.
ह उठतच नाहीत लवकर.
मग मोठेच तर नाही उडत तर ते तर उलवलीचात समजा.
हा हा बरोबर आहे.
जबरदस्ती कर लागत ते ले लाडीगोळी लाहाव लागत कधी कधी.
आहेस तसं.
आ मग ए उठा जा.
हम्म हम्म हम्म.
नाही तर लेखकरक गोष्ट नाही घ्या ते मोठे लेखक कसं ते उठतात ए का प उशरा म्हणे स्वतः करतात सगळं.
हाव ना बरोबर आहे ना.
हा इथं स्वतः काइ कच नाही लागत नाही लेकर सगळं द्या लागते करून.
हा हा हा.
हम्म.
बरोबर आमच्या इथे आता जनता विद्यालय तर सकाळचीच लागली आता आठ दहा दिवस सकाळचीच शाळा आहे.
हा का म्हणजे आता तसं म्हणजे कोण सकाळची शाळा कोणी लागली.
हे सर लोकांची मिटिंग आहे म्हणतात.
हम्म हम्म.
शिक्षकाची मग सकाळी आठ ते एकच घेऊन राहिली आता शाळा.
हाव ना.
हम्म त्याच्यान आता काही दिवस आहे सकाळची.
हम्म.
नंतर मग आहेयच अकरा ते पाच. उलट ते सकाळचं पुरते भरभर काम तरी होतात.
हो सकाळच पुरते खरंच पुरते.
उठले की कडे धुणय ते सगळे काम एकखठ्ठ्या होऊन जात नाहीत आणि एक कडा बसा लागते धुून.
हो हो बरोबर आहे ते सकाळचं काम असलं वेगळं असत. ते ते सरे कामहन जातात एका एक.
मग काय तर स्वयंपाकात स्वयंकून जाते सगळे कामाहून जातात.
सगळे कामाहून जातात जिथलं आपण लेट म्हणत समजा उठलो एखाद्या वेळेस की नाही तर चाललं. दुपार लघू चालतात.
हा बरोबर आहे.
अम तुम्हाला किती मुलं आहात.
मला तीन मुलीच आहेत.
हा काय.
ह मोठी मुलगी जॉब करते पुण्याला. दोन मुली शिक्षण चालू आहेत. हम्म,
मोठे मोठेेत आहे ना?
हा मोठ्या आहेत.
हा,
एक आता फर्स्ट इयर ल आहे मोठीच झालं शिक्षण. आणि दुसरी आठवीत आहे लहनी ती तीन नंबरची.
हा काय तुम्हीच मोठ्या का घरा.
हा मीच मोठी आहे ना
हा, तुमचे तर समजा ते त्याचे ले देराणीची लेकर तर लहान लहानच असतील ना ते
नाही त्यांची मोठे आहेत आता दोन नंबरची मुलगी आहे तिच्या बरोबरीची आहे देराचे मुलग मुलगा आणि मुलगी दोघही.
हा काय?
हा मोठे मोठे आहे सगळे समजा सहाव्या सातव्या वर्गाच्या वरच आहे सगळे,
हा हा,
ह लहान कोणीच नाही आता आमच्या घरात
नाही काय भेटल शिनला
नाही सातव्या वर्गाच्या वरच आहेत.
हा,
हम्म त्याच्यान मग काही इतकं टेन्शन नाही समजा सकाळी लवकर द्यायचं करायचं
नाही.
पहिले लहान लहान होते तरच मजा येत जा लहान होते तर यायचं कराच
हो लहान अशन तरलाय मजा येतशी
हा एका एकाचं करणं हे करणं घरातले कामं.
घरातले काम.
हां.
सगळे एखट्टा तर लयच आकात होत अशील भांडायचा याचा त्याचा.
हाव. तला धाव पडच राहायचं अकरा दहा अकरा वाजेपर्यंत धावपडच राहते मग.
हा हा,
आंघोळी सगळे चाय करणं
हा म आता तर तुम समजा तुमचं रूम हे ते सगळं तर तसं वेगवेगळंच असशेल ना.
हा तसं तर वेगळंच आहे आ संलाास बाथरूम आहे, आहेत सगळेचे वेगवेगळे
हा, फक्त जेवणाचच एकत्र आहे.
हा हा ह.
तर मग नाही इथलं भारी जात पण ते बाथरूम हे ते सगळं वेग खट्ट असलं मग नाही भारी जाते.
नाही सगळं सेपरेट असं बांधलेलंच आहे ना.
हा कसं म्हणजे ते इथला मोठा आकारात एक खट्टा असं कोणा आले कधी आंघोळ कधची असते
नाही आमच्या इथ तसा काही प्रॉब्लेम नाहीय,
हा.
कारण कोणत्या हेच्यात मग धुऊ शकतात.
हां हां बरोबर आहे.
सकाळी मुलांच झालं की मंग काय आपण घरचे घरी समजा
हां हाव बरोबर आहे.
आता हे सकाळची हे आ तर सका अकरा वाजेपर्यंत तर सगळ्यांच्या होऊन जात्यात.
हां हां.
ट्युशन असतात सकाळी तर मग ते लवकरच आंघोळी वगैरे करतात.
हां हां.
सकाळी पावणे सहा वाजता पासूनच ट्युशन चालू होतात ना.
हां मुलं जातात ना ट्युशनले.
हां दोन, तीन जण जातात सकाळीच पावणे सहा वाजता मग त्याचं लवकरच होऊन जाते.
हां.
तसेही आमच रोजही पाच साडेपाच वाजतापासून घर जागीच असते सकाळी.
पाच साडेपाच वाजतापसून. म्हणजे टेन्शन नाही.
हां त्याच्यानं मग काही टेन्शन नाही.
एक कोणी म्हणजे आहे सासू सासरे अजून आहेत.
आहेत ना आहेत माझे सासरे डॉक्टर आहेत.
काय म्हटला ताई
सासरे डॉक्टर आहेत माझे.
हां.
हम्म सासूबाई पण आहेत.
हां काय
हम्म.
पण ते जॉब अजून काय झालंस ना त्याच्या जॉबच हे
नाही तसे करतात घरी पेशंट आले तर काढतात हे समजा तसे बसल्या बसल्या.
हां काय.
हां तसे काही बाहेर गा जात नाहीत कुठंच समजा.
नाही म्हणजे त्याच म्हणजे वैमानाच्या नुसार ते कुठं जात नसतील ना आता?
हां पण ते लहान मुलांना आराम पडते तर मग अजूनही येतातच मग चिठ्ठी वगैरे लिहून देतात इंजेक्शन देतात.
हां गोळ्या नी आराम पडत अशीन.
हां आराम पडतय आता इचे समजा अ खेड्यापाड्याची आले समजा सोगड्याचे वगैरे तर मग घेतातच.
हा हा
हम्म कारण आता जुने आहेत तर त्यांना लवकर आराम पडते.
हा ह जुने यात ते जो जुन डॉक्टर असला त देते हिच्या हात ताला यश आहे तर मग ते तुम्ही काय ल हे करता
नाही आपण आपल्याला असं वाटते वयमानान नाही होत.
हां वयमानाच्या नुसार नाही होत पण त्याच्या हाताला यश आहे ना जर इथलं त्याच समजा म्हा तारपणाच्या वयातही तेे कोणाला सुख देऊ शकता. हम्म
बाणी येत एकदम.
हम्म नाही नाई म्हणता येत कोणाली.
हम्म रात्रीचे येतात कधी कधी पेशंट मग उठास लागते.
हां उठायंच लागते.
हम्म.
आमच्या हेचे शर्मा डॉक्टर चा बी दवाखाना आहे ना तिथं
हाव आहे ना ओळखतो ना आम्ही.
हां.
माझ्या सासऱ्यांंपेक्षा लहान आहेत ते.
हां ते लहानत.
हम्म.
ते लहान त्याचे भाऊ मोठे ते नारायण डॉक्टर होते त्याच्या याले हाताला खूप मान होता.
हाव हाव हाव.
इथला मान होता की ते मागून मागून समजा असं काही करत नाही जात ते ट्रीटमेंट फ तर गोळा गिळा देत त आराम पडे.
हाव ना बरोबर आहे ना.
हा अन आपल्या प्रस्तुतीच्या बाईची तर ल स् केअर घेत जा.
हाव ना बरोबर आहे.
म्हणजे कोणीही बी जर दोन महिन्याच असलं त्याला क्लिअर समजे सोनोग्राफीपेक्षा पेक्षा त्याचा हात इथला हे होता.
हा माझ्याच पहिल्या मुलीच्या वेळेस मी कुठच नाही गेली सरकारी दवाख्यात जात जाऊन बाबाच देत जात सगळ्या गोडळ्या वगैरे
हा.
बाहेर गावी म्हणजे सोनोग्राफी करायला जायचं काम नाही पडलं
मग मी तेच म्हणवली असे जुने जुन्यालाही वेगळं काम आहे.
हा जुन्या म्हणजे डॉक्टर लोकांना माहिती खूप होती ना
ह माहिती आणि मेन गोष्ट हाताले यश हि पाहिजे.
हम्म आता तर बस गेलं की पहिले सोनोग्राफी करा एक्सरे काढा
सिटी स्कॅन करा नाही तर काय म्हणजे एम आर आय म्हणजे डायरेक्ट शरीर पूर्ण चेक करा नंतरच समजीन काय हाय ते
तशी ट्रीटमेंटच असली तर
तशी ट्रीटमेंटच करत नाही आता पहिली गोष्ट चमक निघाली की पित्त मनात देतात काही भूत घालून
हा तपासणं राहते सगळं राहते पहिलेच देतात भूत घालून
हा म्हणजे तो माणूस जायचा आहे. म्हणजे तो नंतर जायचा तो पहिलेच हे करून टाकतात
त्या पेशंटची हिंमत हारून जाते.
हा हारुण जाते असं लय ठिकाणी झालं ना
हा हो बरोबर आहे.
लय ठिकाण झालं असं आता कस होतेच समजा त्रास आता खाय खाय पाण्यापासूनच आणि ते खानपान आपलं समजा बदललं
हा.
त्याच्या पाासूनच होता ते त्रास.
मग काय तर
नाही पहिले होत काय तर समजा इथलं मोठं त्रास हे अशा गोष्टी एकदम असं अटॅक आहे ना
हा बरोबर ह ठीक आहे दहा मिनिट झाले कॉल कट करून टाक
हा हो कट करतो थांबा.
हा.